काय म्हणत होत्या बोल. हॅलो
हा हा नवीनच येतय, व्ही. आय. पी. कॉल.
हा, व्ही. आय. पी. कॉल. आहो, अव तुम्हाला ऐका ना
स्पीकर ऑन टा, स्पीकर टाकता येत नाही का हे.
नाही, स्पीकरवर नाही. एकच ऑप्शन राहत. आहो तुम्हाला कस ते ता तास इयलये‌. बोलो, टाईप करायच. तस माला, हा तस हा, तसं ना मला अस दुसऱ्यांला कॉल करायच अन दहा मिनिट बोलायच.
एका फोन वर का?
हा एका फोनवर. म्हणजे मी तुम्हाला पाच कॉल करू शकतो.
स स नाही नाही तीस कॉल करायचे का दिवसातून?
नाही, कवा ही करा. पण एका जणाला पाच वेळा करू शकतो अस आहे.
एका, अन किती कॉल करायचे, तीस का?
हा तीस. म्हणजे मी तुम्हाला पाच करील. मग भैयाला पाच असे.
ते यायच, मग ते ठराविक जणांलाच आहे बवा.
अ म्हणजे जे हे ऍप युज करता त्यांना कोणाला आणि जर को संपले का ते ॲप. व्हॉट्सअप मधून उचलायचे एखांद जण. ग्रुप मधून.
म्हणजे?
आता ते ग्रुप राहत ना समजा आता मी तुमचे कॉल करण संपले
हा हा त्यांना लावायचं बा असं कोणाला बी.
हो जसं काय आपली
म ते जर म्हणले तर का का लावला काय.
हा नाही मग आधी त्यांन संग बोलून घ्यायच ना व्हॉट्सअप वरनाय कशा
हा हा!
ते कसं रहातं, आता समजा मी कॉल केला तर मला शंभर रुपये आणि जो समोरचा उचलितो त्याला ऐंशी रुपये भेटत त्यात.
म्हणजे उचलायचे पैसे म माझं मला भेटतील का ऐंशी आता?
ह, पण मग का जवा तो कॉल स दहा मिनिटं होईल. पुढं जाईल असं आता म्हणजे मी उघडल तंव्हा मला काय टास्क येत नव्हते.
हा!
पण ब बबलून मी निघालेलं होत मग त्याच्या कॉलवर मी बोलायचो.
हा!
मग एकदा बोललो होत मग त्याच्या मला सात का सात ते चौदा दिवसामध्ये मला सात रुपय येऊन गेले.
पैसे आले का तुला?
हा साठ रुपये आलते तवा
नाही नाही आतापर्यंत काही आले का?
ते पेंडिंगच दाखवितय अजून नाही ते पेंडिंग सात ते चौदा दिवसामध्ये येतील म्हणताय? पाहू आता अजून सात-
ते टाका लागत का यू पी आय डी?
नाही ते आम्हा आधीच टाकील माझी.
हा!
जवा तिथं पेडिंग पच दिसत तेंव्हा आपला यू पी आयडी
मला किती येतील आता माला किती येतील याचे?
आता ते वरतून कळल जसा आपला कॉल होईल तसा.
नाही नाही जे मी पूरे करेल त्याचे मला काही तुला तो असं पूरं करेल त्याचे माणसं काही आले का?
म मी पूर करेल म्हणजे मी मी अजून एक ही पूरं नाही करेल.
नाही?
नाही मला इ आले आता.
मी नाही का तु माझे त्या दिवशी पूर्ण केले ते पाहिती किती तरी होते ती किती होते का? सव्वीस का किती होती गा की पुरे केल्यानंतर आता मला आले तीनशे शहात्तर.
काय तीनशे शहात्तर पूर्ण करा असं.
हा ते रेकॉर्डिंग करायचे ते नाही का बोलून ते विश केलं तसं
हा म त्यासाठी तु ग्रुपवर मॅसेज टाकून पहा बरं.
काय?
आ म्हजे तु तीनशे तेव तीनशे शहात्तरचा स्क्रीनशॉट काढायचा कम्प्लीट करेल म्हणून.
हा!
हां
हां
आणि त्याचं एक कामं करां तो फोटो पाठून तुम्हांला पाठवा मी मेसेज टाईप करूऊन तुम्हांला टाकतो तुम्हीं. त्यां ग्रुप टाकूंन द्या.
कां बरं पणं तो ग्रुप. ग्रुप वरं काढूंन टाकायचं.
मंग त्यांना कळलं नां यांनी प पुंरा केलेली पणं यांचे अजूंन पेंडिंग दाखविना पैसे.
हां हां
मंग त्यांसाठी नां तुम्हीं म्हणजे उघडलं कां ते पुरां. पहिलं पेज राहील नां त्यांचा स्क्रीनशॉट मालं टांका.
बरं बरं. तीनशे शहांत्तर होयले हायं ते
आणि मंग त्यांच्यावर मी मॅसेज टाकूंन देईल की हे कम्प्लीट झाले पणं अजूंन पैसे आलें नाहीं
हां हां आंता हां कॉल आहे नां चालूं राहूंन मंग ते करतां येत कां. असंच रावन द्यावं लांग. हिच्यां आईचा अवघडचं केलं हां नां.
नाहीं तसं जमतं.
हां.
जमतं नां तसं आं तुमचं ते पेंडिंग कांहीं दाखवतं नाहीं तिथं.
काहींचं नाहीं येतं माझं.
नाहीं आंता कसं येतं म्हणजे तिथं जरं कायं आले ते पेंडिंग येतं. मंग त्यांच्यावर दाबल्यां होते म्हणतं. एक तरं बँकच बँक-सिलेक्ट करां कि युपीआय आयडी. मंग आपणं जे सिलेक्ट करं हं हं तुम्हीं अपडेट करां नां तो ऍप.
करेल मंग त्यां दिवशी केलां होतां.
प्ले स्टोरलां जाऊंन करां असं.
नाहीं नाहीं तिथं जिं अप अपडेट राहतं तिंच ठेवलं कां तिचं चालतं नां अपडेट वरचं कामं
हां आपणं नाहीं प्ले स्टोरलां जाऊंन करां आंधी असं.
प्ले स्टोरवर जाऊं अपडेट करावं लागलं कां.
हम्मं कारणं की मी करीतो तसं मलां कांहीं झालं नाहीं मंग मी आपलं यांच्यावर गेलतो मंग. प्ले स्टोरवर.
ते ऑटोमॅटिक अपडेट होतं नां तेच्यांवर बोटं ठेवल्यांवर.
हां पणं मंग तिथं होतं नाहीं नां ते रिस्टार्ट म्हणतं नां.
असं कां.
हम्मं त्यां तुम्हीं हॅलो. तुम्हीं कितीे वेळां अपडेट दाबलां असेल.
तिथं नांव कायमचं अपडेटच हेये.
हं मंग तेचं नां होतं नाहीं म्हणूंन ते मंग ते प्ले स्टोरवर जाऊंन करावं लागेल.
हम्मं हम्मं.
जोवर तिथं ते पेंडिंग येतं नाहीं तोवर नां तिथूंन नां तुम्हांला पैसे येणारं नाहीं.
कायं कायं.
जोवरं ते पाहिल असं पुसतं पुसतं जातं नाहीं ते तिथूंन.
हां.
तवर ते पैसे यायचे नाही शक्यतो ते पेंडिंग येईल तवा कळल. तुम्ही ऍप अपडेट करून ठेवा तवर प्ले स्टोर वरून.
बर, बर. आता ते क याला जायला नव्हता का तु?
नाही.
नाही. का बर?
शनिवार, रविवार सुट्टी घेऊन तिकड टाकली. शनिवार, रविवार सुट्टी घेतो आम्ही.
तुम्ही घेता का कंपनी घेती?
कंपनीला सांगितलं तर कंपनी म्हणे घेऊन टाका. शनिवार, रविवार तसे रविवारी राहाती. ते वरले आता टाका घवुन ब तुमची इच्छा येत पाच दिवस येत जाऊन. हा.
हॅलो. आवाज येत नाही का? आवाज येत नाही का? म्हणला रविवारी घ्यायची सुट्टी शनिवारी?
दोन्ही घेतो शनिवारी, रविवारी दोन्ही टाईम घेतो आता शनिवारी घेतो रविवारी.
बर मी पाणी वढितो चालू राहुदे.
पाऊस नाही का चालु तिकडं हॅलो.
ते शिखराचे पाणीवडी तोरे.
हम्म, हम्म.
शिकार भरु राहिल्यान गॅशिल मारु राहिलो मिर्चीला.
हम्म, हम्म. एकाच कुडा केला तस केला नाही का?
नाही ना ते येत नाही ना लवकर.
का बर ते कोणतरीेत ते का कागद टाकणारे म्हणे दिवसा आड राहत. हा हा ते कोणतरी म्हणे ना दिवसा आड खुडा राहतो काय. हॅलो.
कादाम ना तो
आं.
होा
हॅलो आवाज येतोय का? काय म्हणतेय?
चतु
हव ऐकू येत नाही हो.
आवाज येतोय का तुला म्हणलं हप्त्यातून एक
हप्त्यातून एकदा.
शनिवारी येतात का रविवारी ये हा हप्त्यातून एकदा.
ह
ये स्पीकर ना असतं ना मग बाहेर केला असतं पण ते स्पीकर म आला पाणी नेत्यांना. दहा मिनटे पुर्वाहिला किती टाईम झाला.